बोल ना ग.
येतोय का आवाज?
हं. आत्ता क्लिअर येतोय बोल. काय काय म्हणते? काय जेवली ग?
मी गिलक्याची भाजी.
हा का? तुला येते का बनवता?
ते मला येतय. मीच बनवले होते.
काय मूंगची डाळ घालून? मी आता अ- डाळ लावली. म्हणजे शिजून गेली. लसूण सोलते ग. हार- ला लागला होता ना? टिल्ल्या.
हं. हं.
हम्. त्याला झोका दिला. हो झोपलाय तो. मधे मधे उठून अचानक रडतो तो. आणि तो आता इतका गळून गेलेला ए ना? तो मांडीवर टाकलेला होता मान उच- -लत होता वरती. आणि पाय बी. म्हणजे उठायला बसायला बघत होता तो.
हम्म. उठ उठन बसनच.
बघ आता वळवड झाली ना त्याची?
काय करतेय?
मी लसूण सोलतेय ग.
काय भाजी करते?
डाळ भात फक्त.
फक्त?
हम्म.
हम्म.
कंटाळा येतोय ग मला स्वयंपाकाचा आता. संध्याकाळ झालं का झोप लागतते म्हण. नाही ग फक्त दूध पितो तो.
जास्त काय म्हणता ते नांगलीची पेस्त वगैरे.
अं?
नागलीची पेस्क वगैरे देतात?
नाही ग एवढ्या लवकर नाही चालत ते. सात सहा महिन्याच कम्प्लीट झाल्याशिवाय. झोप बाळा झोप.
हा का?
असं झोका हालवला ना तर म नाही चालत. त्याला फक्त. त्याला अस समोर दिस- -या पाहिजे उठल्यावर.
हां. का? तिथेच राहते ना तू अजून? तिथेच ए ना?
हो ना. हो.
हम्म्म.
विचारलं का तु मावशीला कधी जायचं असं?
नाही ग बाई. फोनच चालूए मावशीचे.
हं. हं. मावशी काय बिझी व्यक्ती मावशी.
एकदम बिझी.
हम्म व्ही आय पी
हम्म
भाऊजी आता कोणाशी बोलते?
मावशी काकांसोबत.
असं आहे काय?
हम्म पुढच्या रूम मध्ये असतील.
हम् हम्.
काय म्हणतेय?
वहिणीला तू भेटली नसेल ना?
कोणत्या वहीनीला?
विशाली आज काल गेली ना.
आज गेला ना
मग भेटून गेली का तुला?
नाही, आगं मी पाच वाजता आले ना संध्याकाळी.
हा हा.
हो का.
हम्म गौरी त्या आता अकरावीला आहे ना गौरी.
हम्म
मला तिचा कॉलेज मध्ये मिसकॉल आला तर सहज केला होता तिने.
बोरंत असल तेव्हा
हम्म तोच केला होता, मग मी उचलत नव्हती, मग यांना मेसेज केला की दाजी दया दिदीला दिदी कॉल रिसीव करत नाही असं. माझा मोबाईल आहे ना, सायलेंट वर असतो याच्यासाठी.
हम्म
हा घेऊन जातो ना, मोबाईलचा आवाज ऐकून सायलेंटवर ठेवतो मी मोबाईल.
हम्म हम्म
हम्म
मग केला होता का तू परत?
हां केला होता इन्स्टा ला.
हा हा
तिच्याकडे मग नंबर कोणता आहे ग?
तिच्याकडे एक आहे ना.
हम्म
जुना एक मी वापरायच्या एकदम आ
होय रिंकूची बायको पण गेली का दुबईला?
हा कधी मागच्या तीन तारखेला वाटतं हां.
बोलते का ती तुझ्याशी?
नाही हा एकदा आला होता मा फोन
तिचा की रिंकुचा
रिंकू दादाचा आला होता व्हिडीओकॉल मी बोललो होतो.
चांगली का बोलायला?
हा‌. ठीक आहे.
हम्‌ लव्ह मॅरेजच वाटतात.
हां. ह.
छुपे रुस्तम आहे तो.
कोण?
रिंकू.
हम्म‌. काय ओ मावशी काय. नाही ना. कुठे आहे. जावूदे मी काय करतो बायकां मध्ये ये.
काय गं?
ह. ह.
काय गो?
चक्कर माराला होते का म्हटलं क काय करणार बायकांमध्ये येऊन.
गळा दुखतोय गं माझा.
का बरं बाई?
काय माहिती गं. वातावरणामुळे दुखत असेल.
वातावरणामुळे. ड्रॉप वगैरे काही.
हम्म.
ड्रॉप वगैरे काही.
नाही गं बाई. काहीच नाही. काहीच मेडिसिन नाही. घेत त्याच्यामुळे.
हम्म.
हम्म हम. काय माहिती कस काय दुखून येतो अचानक तो.
टाके वगैरे दुखतात का पोटाचे?
बाई बेकार खासतात ग ते राहून सुईसारखं टोचतात.
काय पावडर वगैरे कस
म तेल लावते मी खोबऱ्याचं.
पावडर वगैरे नाही दिले का?
नाही. क्रीम दिलेली होती त्यांनी. पण झालं होत म्हणजे सुरुवातीला दिलेली होती. टाके सुकण्यासाठी ओले होते तेव्हा
हा. बेकार बेकार मागणी नाव मावशी तुम्हाला. माऊशी बेकार मागे नाही ना.
म्हणजे?
बायका उभ्या मावशीची वाट बघत बाहेर‌.
अच्छा! मावशी बॉस आहे ना ग त्यांची.
बचत गटाच्या अध्यक्ष. वहिनी बोलत होत्या. मला माहिती असत तर मला सांगायचं म्हणे येणार असतो.
हम्म.
मग माझा फिक्स नव्हता.
मी केला होता फोन तिला पण तिने काय उचलला नाही.
म्हणे. काय म्हणे, मावशी पण नाही बोलल्या, म्हटलं, मावशींनाच नव्हतं माहिती. काय सांगु आता, हा? नाही जा, अहो, माझ्या पोटात दुखतंय. मावशी, का बंर, काय माहीत? हो. नाही-नाही, काही नाही, होऊन झाली तर. अचानक बघ, आवळतंय पोटात. पण नाही दुखत असं पोट. त्याच्या वरती दुखत आहे काय?
तुझा होता का इकडे येण्याचं प्लॅनिंग माझ्याकडे?
कोणाचा.
म्हणजे, आता तू गावावरून आलीतर तुझ्या मनात होतं का माझ्याकडे जावावं असं?
तुझ्याकडे माझ्या मनात होतं, म्हटलं, मावशीला सांगू. मावशी मावशीवररच आहे ना, असं? मी तुला मागे पण बोलली होती ना, म्हटलं, आली तरी येईल असं. मी धुळ्याला आली. आली होती?
तुझ्या मम्मीला नको बोलू. म्हणजे, माहित आहे की नाही मला नाही माहिती, पण उगाचं कशाला?
मी मम्मीशी तुला वाटता का? हे सांगेन. तुला वाटतं का?
म्हणत बोलली तुला?
अन गेला असतं.
मग ती वहिनी ड्रेस म्हनवत होती की, ड्रेस घेऊन जा म्हणे मग तिला ड्रेस घेतला आणि माझ्या आईला साडी घेऊन गेली. मम्मीला पण मी म्हणजे, हा, म फर्स्ट टाइम आली ना ती.
हं-हं.
लग्न झालेलं आहे म्हटलं, नवीन-नवीन. मग ड्रेस घेऊन दिला तिला. आणि मग माझ्या आईला साडी घेऊन दिली, कारण मम्मीला साडीच नव्हती घेतलेली मी.
हा-हा.
हम्म. एकच आतापर्यंत एकच घेतलेली होती. मग आता घेऊन दिली. अधिक मास मध्ये घेतले नव्हते म्हटलं. मग आता घेउन-देऊन दिली. दाखवायला लावशल ना, कोण दिऊ देऊन कोणती साडी घेतली म्हणा?
हम्, दाखवतीलच. माऊसात उद्या वगैरे.
हम्म.
माझी घडयाळ हरवली गं लग्नामध्ये.
हम्-हम्. ए, तिकडे शालीमार वगैरेला चांगले स्वस्त कपडे भेटतात, टॉप वगैरे, मला घेऊ येत जा ना तिकडून.
एक देवी आहे ती. तिला खरं सांगू का? नाही, घेतंच मी शालीमारला. तर कधीची गेली असेल.
शालीमारवरून कपडेच नाही घेतात आता आम्ही, फक्त काय, त सामान ते, पण मग असं काहीतरी लागलं तेवढंच सामान शालीमारवरून.
कपडे डायरेक्ट मग म्हणजे ऑनलाईनच राहता आता?
ये होगं, आम्ही पण ऑनलाईनच मागवते. बघ आणि ऑनलाईन ऑनलाईनला उलट स्वस्त पडतं कपडे.
हा म्हणून आता तुला खरं सांगत फक्त जीन्स घेते मी तिथून. जीन्स शालेमारला परवडतात एक ठीक आहे ना तिथे पाचशे सहाशे ला दोन आणि टिकतात खूप दिवस टिकतात त्या. कलर वगैरे पण नाही जात फक्त जीन्स घेत. ते मी गाव बाकी काहीच नाही.
तू बरं आता तुला जीन्स वगैरे घालू देता आधी किती बोलायचे नाही का?
नाही बोल म्हणजे
आधी कपड्यांचं हा बोलायचे आधी खूपच बोलायचे मला माहत नाही का? आता बरं बोलत नाही.
हसा ना.
तुझ्यापेक्षा तर जास्त गौरव फॉर्म मध्ये राहते म्हटलं. ही तर माझीच ांवली दिसते म्हटलं.
आता काय आता, आता दिवाळीला मागे मम्मीने क्रॉप कप आणले होते दोन.
हम्.
ममीले होते म्हणजे आ सोबत मम्मीला आवडले होते मम्मींचे प्रयनेऊन दिले होते.
हम् हम्. हा मावश आता थोडंफार बाहेर वगैरे फिरते वगैरे बघते ना की घालतात जणू मग. जाऊ दे उलट चांगलंय मला बिलकुल पटायचं नाही ते असे करायचे तर. आणि खरं तर गौरी गौरीमुळेळे तुला पण घालू देतय कारण गौरीचे आधीपासून हे, हे घालून ते घालून, ते घालून म्हणून मग तुला पण आता घालू देतात ते. आहे ना.
हम्म.
हम्म. त्या गौरी हट्टी होती ना.
आहे ग बाई, आहे अजून पण नाही आहे.
हा माहित आहे मला गौरीेच. त्याच्यामुळे थुलपण घालायला जा न की ही घालते. आणिईला कस काय नको घालू दे असं.
गौरी तुला खरं सांगते मी.
हम्म.
उलट गौरी आहे ना, मागे मागे नव्हती घालत उलट मम्मी ते बोलायचे.
हम्म.
की जीन्स घालत जा म्हणत. मला पण काय म्हणत मम्मीच बोलली होती.
ह् छान पर्सनॅलिटी वगैरे चांगली बनवली ति मी आता केस पणा व्यवस्थित आहेत तिचे. ह.
कोणाचे?
गौरीचे
गौरीचे केस एकदम विचित्र आहे ग बाई.
हो का, मग ते व्यवस्थित दिसत होते. लग्नामध्ये मला तर स्ट्रेट एकदम.
मग स्क्र्रीटनिंग काय नव्हती केेली.
हो का म्हणजे. पार्लरमध्येध्ये जाऊन केलेले होते का. अच्छा! मला तर मी नाही करत बाबा ते उद्योग स्ट्रेटनर जे
बायकीचे हा.
तेच म्हटलं गौरीचे केस आता व्यवस्थित होऊन गेले म्हटलं नाही तर आधी कसे होते तेच जाऊळ नाही गेलेलं आहे ना.
हम्म तिचं नाही च आम्ही ते जाऊळ काढायचं आहे.
का बरं?
अगं मग कापता पण येत नाही ना अगं. जशी जन्म झाला तशी कुठे कापलेले आहे मग तशी. तसे केस किती घाण झाले माहिती का तिचे उलट कापून कापून तरी व्यवस्थित होतील.
हां.
ते कापायला माहितीये बारा वर्षाची होती तेव्हा सांगितलं होतं पण आता बाराची किती होऊन गेले सोळा सतरा